बोल
हूं काय करायल
नाहीय नाही र वार्ता बती नाही.
होय. हॅलो हॅलो. हॅलो. हां बोल.
अशी किती डाळिंब आणलेलीत म्हंटलं किती किलो?
म्हणजे कुठली काय त्या भाऊनी दिलती दोन.
हं भाऊ पंढरपूरला गेलेलं.
हो, त्यातली दोन आणलीती आज एक फोडलंय. दोन्हीं बी काढल्यात वाडतं बी. ती हाईत जरा पानसाठ लागायल्याती म्हणून खायालोय. मला कडू लागलं. म्हणून मी खायालोय हीजं.
का तब्येत बरी नाही.
हं.. होय सरदी-खोकला झालाय मला.
ह...
डोळं येऊन गेलत.
चांगलाय, दाखवलं नाहीस मग.
दाखवून आलतो की बाई. हॅलो. हॅलो हॅलो हॅलो अगं ये आणू नको की, हॅलो. तू बोलू नको. हॅलो..... हॅलो. हॅलो.
बोल की.
काय नाही, जेवलीस का म्हणलं?
येेऊन गाजल. कशाला?
आता तुम-
घर
तुम्हाला माहिती, मला काय माहिती. हॅलो. हॅलो. इतकी मध्ये हाय का नाही. हॅलो. हॅलो. तिला जरा. हॅलो. हॅलो.